येतो का आवाज? हो काय नाही. हो आपली मला वाटते चार, आं झालं ना स्वयंपाक झाले जेवणं झालेत. तुमचे?
स्वयंपाक चाललाय करते मम्मी मी बसलीये.
हा का माही
हा मी माहेरी म्हणूनच निवांत बाळ आहे ना माझं छोटं
हा हा
हा मग मम्मी करते मग तेवढेच आता बसून म्हटलं करावं मी तेच चाललं होतं. बाळाला आता आंघोळ वगैरे घातली. मी मग म्हटलं आता करायचंच.
हा हा हा
काय म्हणताय आणखी विशेष
दुसरा आहे लक्षातच राहिना हे नंबर मी सेव नाही केलेले.
हा हा हा
थोडसं कन्फ्युजन झालं मग हा, आपली पाच झालेली आहेत. आपला काही प्रॉब्लेम नाही आहे.
हम्म
हं आपला नाही येणार प्रॉब्लेम. त्यांचा येइल आपली व्यवस्थित झाल्या
ते एक हे झालतं कोणा संगतीतरी ते नाव नाही माहिती मला
वयक्तिक आ तुला किती झाले
हम्म नाही माझ्या ध्यानात नाही दो दोन तरी झाले असतील मला वाटतंय आपले.
ते रिफ्रेश करायचं आ ॲपमध्ये जाऊन रिफ्रेश केलं की किती कॉल झाले ते दिसतं, म अशी कॉल करायची
हा हा हा होय होय चालतंय की बघते मी
हा म्हणजे आठवणीने करा वाटल्यास मलाच केले तरी काही प्रॉब्लेम नाई मला, मला कसं झालं मी ना आता तिला सोडवायला गेले मुलीला म्हटलं चला पटकन ती नसली ना माझा होतो. ती मोठी असून मला खूप त्रास देती. हा आओ म्हणजे ते दोघं एकत्र आळे का खूप भांडणं कर
हो मुलाचं म्हणजे तसच की, हूं
काही सांगती आता ती अकरावीला गेली. तोत आठवीलाय तरी भांडण हां आता तो ना आता तो टी व्ही पुढ बसलाय मिस्टर पण बाहेर गेले... आणि तिला क्लासला नेऊन सो.. सोडलं आता एक तास माझी व्यवस्थित कॉल होऊन जातील. हं हं म्हटलं च अ म्हटलं चला पटकन बोलू नाही ओ मला अस झालंय कधी शाळा उघडतील माहितेय....... आसं झालं.....
लहान असताना लहान असतात तेंव्हा मुलं खूप हवी हवी.... मोठी झाली का नको वाटतं असं वाटत एकदा.... कधी शाळेत जाती?
नाही ते परत लग्न झाल्यानंतर मग कळतंय
हा हा ते तर आहेच आपल्या वरून
तेचं की आपल्या वरून आता आमचं झालेत आमचं भाऊ बहिण आम्ही तिघ हाय आता बहिणींची आमच्या दोघींची पण झालेत लग्न भाऊ आहे नसतोय आता उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत ते पण चार दिवस आठ दिवस अस
हा तेचं ना
मला आता आपल्याला आपल्याला आता भावांच महत्त्व महत्त्व तस त्यांना कळेल
हम तेचं की ते आधी नाही आधी भांडण म्हणजे असं हम आपल्यालाच ते घाईला आणत्याती.
हो ना
मग काय
आणि काय चाललय
जेवण झालं का तुझं, नाष्टा वगैरे झाला असेल ना.
नाश्ता वगैरे झाला बघा, नाश्ता झालं बाकीचं सगळं आवरून झालं. अ स्वयंपाकच करतेय मम्मी मी निवांत बसली आपली फोनवर बोलत आता
नाश्त्याला काय करतात तुम्ही
उपिट, पोहे बर काय असं म्हणजे मला असं जास्त नाही ना चालत. शिरा वगैरे मला असं जास्त नाही वेगळं-वेगळं काय खाता येत नाही ना बाळामूळं
नाही मग तुम्हाला पातळच करत असाल ना.
हा असं पातळच की असं लिक्विड टाईपमध्ये थोडं फार
हो होतेच ना पातळ लिक्विडमध्येच असं पेज किंवा
हा तसं तसच खायला लागते ते नाहीतर लगेच ह्याला पोट फुकते मग बाळाचं जरास हम्म हा डिंकाचे लाडू हे चालू आहेत. तोच नाश्ता होतय सकाळचे बिस्किट, दूध
त्याच्यात आता उष्ण आहे ना उष्णता होय त्याच्यामुळे लाडूमध्ये काही घातलं नसेल ना जास्त
ड्रायफ्रूट्स वगैरे आपले सगळे आणि खारीक वगैरे डिंक आपले म्हणजे सगळे प्रॉपर ड्रायफ्रूटचे करतात ते खारीक वगैरे घालून ते बघितलं आधी
नाही नाही आधी म्हणून तर बघितला खाऊन पचतोय का त्याला पचला व्यवस्थित म्हणूनच परत खाते म्हणजे छोटे छोटे तेवढे मोठे नेसतात ना छोटे छोटे नाही तर पहिल्यांदा अर्धाच खाल्लात. ना असं
हां हअ्ं
खातो आता व्यवस्थित. पचन होत त्याला. असं म्हणून खाताय आता तुमच्या मुलांचं कितीवीला आहेत मुलं
आवाज येत नाही हो तुमचा.
एक अकरावी मध्ये हो.
असं का ह ह ह हं तुमच्याकडे काय मग नाश्ता वगैरे नाही? खत
आमच्याकडे डायरेक्ट भाजी पोळी असती अ दूध देता तस हा म्हणजे पहिल्यापासून तस सवय ना मुलांची शाळा वगैरे ते ना मुलं डायरेक्ट जेऊन जेवण दहालाच जेवतात. हम्म हा सकाळी उठलं कि दूध वगैरे घेत दूध आणि ड्रायफ्रूट्स घेता हं किंवा मग केळी वगैरे खाऊन घेतात. तुझ बरोबर आणि मग शाळेत जातांना दहाला डायरेक्ट जेवण करून घेतात मुलं मग दहाला जेवण झालं की मग परत दु तरी दीड दोन ला परत भूख लागते परत दुसरं काही दुख म दोन भाज्या करून ठेवायच्या, हम्म नाश्त्याचे जास्त प्रकार नाही आमच्याकडे असं पण मग तस बाकी लाडू वगैरे दे त लाडू बारा महिने असत मस्त ड्रा हा ड्रायफ्रूट लाडू परत फळं. अल्टरनेट देत राहाच मुलांना एकच चालत नाही ना वेगळं वेगळं
होय कि ते वेगवेगळ्या व्हरायटी लागतात त्यात पण चपाती भाजी पण त्यात पण हं भाजी पण एकसारखी वेगवेगळ्या पाहिजेत आवडी
नाही माझे माझे तो लहाना तरी खातो मो ती म्हणते मी सकाळी ती भाजी खाल्ली दुपारी नाई खाणार.
तर ते सगळ्यांचं ते आण तुम्ही मिसाळ वगैरे बनवत अच्छीला की,
हा तसं करतो. ते बाकीच बनवतो. व वन डे सगळं तेच मग ज्या दिवशी केलं ना मग समजा इडली मिसळ केली त मग त्या आज इडली केली तर दिवसभर इडलीच आणि म हा ह हो मिसळ
वगैरे मग कशी बनवतात इकडे तिकडे स्पेशल आहे ना? ती व्हरायटी ती ही हेची मिसळची
आमच्याकडच खरं सांगू का मिसळ मिसळ बनवत जास्त कारण व शक्यतो इथे ना इथेच स्पेशल मिसळ आहे आमच्या गावात. इथ जाऊन इथ जाऊन खाऊन येतो हा आणि तिथं ताटच भरून मिळतं त्या ताटामध्ये मिसळ पाव.... दही पापड लोणचं दोन तीन प्रकारच्या चट..... अक्षरशः मोठ म्हणजे आपल आमरसाच ताट काय भरले एवढं मोठं ताट भरलेलं असतं ते...... तेवढं एक फक् पाव घ्यावं लागतात वरून... बाकी तर ते आहे... फरसान वगैरे सगळं असतं ते ताटा तेवढं मोठं अस ना ते जेवणापेक्षा जास् होऊन जात
होय का?
हं दोन तीन आणि त्याच्यात स्वीट पण अस ते एक एक प्रकारचं स्वीट चटण्या लोणच च पापड, दही, फरसाण आणि ती मिसळ आणि पाव लागतील घेतेत हा दोनेक्स का पण मग बा काहीच घ्यायची गरज पडत नाही
म्हणजे पाऊ अशे लिमिट टेड असत का?
नाही नाही पावाचे एक्स्ट्रा घेतात पैशे बाकी भाजीचे घेत नई चटण्यांचे बाकी कसलेच? पैशे घेत नाही, फक्त पावाचे पैसे एक्स्ट्रा लावतात आणि त्या त्याच्यात स्वीट पण असतं स्वीट आणि पाव फक्त वेगळे घ्याव लागतात, जर डबल पाहिजे असेल तर पण खरं सांगू का काही गरजच पडत नाही फक्त पाव घ्यावा लागत बाकीच ते ताटातच तेवढं भरलेलं असतं ना
हो की ह ह ते मी मी बघितल अस मोबाईलवरती तिकड नाशिकला रिपे अव म्हणजे फेमस असं टाटा आता आपल्या इकडे बनवायचं म्हटलं तर तेवढंच मिसळ पाव देतात ना, ते असं आता तुम्ही म्हण असं पापड उजा स्वीट वगैरे असं काही देत नाहीत
नाही का आमच्याकडे ना असं मोठं ताट असतं त्याच्यात सगळं बघा दही पापड दोन लोणचं असतं बर का दोन प्रकारचे आणि परत हा सलाड पण असतं. काकडी, गाजर, बीट हा आणि आ परत कांदा पण असतो. हो आणि परत स्वीट तर असत स्वीट एकदाच देतात डबल नाही देतात आणि चटण्या असतात दोन तीन प्रकारच्या पाण्याची बॉटल पण त्या ताटासोबतच सगळे एक हो हो मग काही नाही नॉर्मल रेट येत आणि शंभर एकशे दहा अशे
हा मग ते परवडतय की आपलं घरात नाही.
आणि मिसळ अशी मग असं मोठा मग भरून मिसळ आपल्याजवळ आणून ठेवतात. आणि घ्या तुम्हाला किती घ्यायची आणि पावाची फक्त एक्स्ट्रा पैसे लावतात. बाकी काहीच पण मग त्यांची पावच एवढे मोठे मोठे असताना वरून एक किंवा दोनच पाव घेतो आपण एक्स्ट्रा तो पण जास्त नाही लागत. हम्म एवढं ते डायरेक्ट जेवन सारखंच होत.
हो तेच की म्हणजे त बरं पण पडतं ना खाल्ल्यागत पण वाटतय
आम्ही कधी गेलो ना आ तर पाहुण्या यांना पण घेऊन जातो जेवायला हो
ते आणलंय नाव नाशिकचं त्यातच स्पेशलिटी आहे म्ह ला आल्यावर सगळ्यांना घेऊन जायला लागत असंल.
हो म्हणे ना मग हॉटेलपेक्षा परवडतो पण माहितीय का हॉटेलमध्ये उलट महाग पडतोत आणि बाहेरच्यानां आहे ना आता म्हणजे आता माझ्या माहेरी ना माझं माहेर हे इकडे नाशिक ओजर हा ओझर पिंपळगाव. पण त्यांना पण ना तिकडच्या पेक्षा मिसळ पाहिल्यांदीच खाल्ली त्यांनी आमची इकडची....... आणि ते ताट.... त्यांना एवढं भारी वाटलं... आणि ते हॉ-हॉटेलमध्ये.. किती विल होतो? हॉटेलमध्ये एक एक माणूस तीन....... जातो तीनशे साडेतीनशे पर्यंत मग हे म्हणजे शंभर..... वर्षात एक माणूस होऊन जातो..... आणि परत...... काही खायची इच्छाच राहत नाही.. त्याच्यानंतर असं काही वाटतच नाही. हो ते आता म्हणेन बाबा भावाचे मुलं भाऊ वहिणी आले होते ना. तर मी हॉटेलमध्ये गेले. ते जींनी सहज दिले त्यांना सगळ्यांना त्यांना इतकं भारी वाट दादा तुम्हीच वि विचार करा दहा माणसं हजार रुपये बिल झालं तेच जर दहा माणस हॉटेमध्ये गेले असत. ते एवढे ताई दोन तीन हजारात गेले असते हो. आणि ते आणि ते भाज्या कॉमन झाल्यात.
हा व्हरायटी ते तेच तेच पनीरचं तेच ह ह
आणि विसावे ना तसे म्हणजे खूप आहेत बर का ठिकठिकाणी. पण आम्ही जे जिथे प्रसिद्ध आहे ना तिथेच जायचं मग मग हा. जिथे प्रसिद्ध आहे तिथे जायचं तिथे क्वालिटी भेटते.
हा हा हा असंय चालतय की ताई तुम्हाला आपल्या बरयं तिथं हाय वेगळ्या वेग त्या
ह हा नाही पण आम्ही ना खरं सांगते जास्त नाही आम्ही कधीतरी असं म्हणजे जास्त बाहेरच नाही खात. कारण आजकाल एवढी मिस असं एवढं म्हणजे काय काय ऐकायला यायला लागलंय ना नाही घरीच शक्य तो घरी बनवते मी हॉटेलच्या तर सगळ्या भाज्या घरी बनवते.
हो का छान मुलांची मज्जा आहे.
हा मग काय आधून मधून
अ
चालेल हो चालेल परत कॉल